हॅलो! आवाज येतोय?
हो हो येतोय येतोय.
हा माझा कॉल झाला का तुम्ही करा मग मला म्हणजे, सेम सेम होतील बरोबर आहे ना!
हो हो, किती झाले काय माहिती आता?
मी त काउंटच केले नाय बाई
हो नाही आपले किती झाले? नाई, नाई नाई
ह काय म्हणता?
नाय बोर नाय होत ये, आपले किती झाले काय माहिती नाय, ते पण नाय काउंट केले.
मी दोन केले, तुम्ही दोन केले.
हो ना. इतर वेळेस कसं राहायचं, मी निवांत असू बरं दिवसाची काही काम नाही काही नाही, आणि आत अस झालं की, माझ्याकड आता काहीतरी काम ये आज आणि आज मी इतकी बिझी होते सकाळपासन घरातलेच कामं उरकत नाही. हं नाय तर माझे असे दहा पर्यंत सगळे काम आवरतात. सकाळी आम्ही पाच वाजता उठतो. लवकर उठायची सवय
हूं हूं हूं
पाचला उठलं की, मग पाच किंवा साडेपाच खूप तर खूप तेव्हा उठलं की, म आवरत कारण सगळ्यांचे डब्बे वगैरे द्यायचे असता
हम्म, दुपारी झोपत नाही ताई तुम्ही
अ एखादया वेळेस झोपते, न न असं पण नायतर नाही झोप येत
त कोणी न कोणी चालू असत. पाहुणे वगैरे किंवा मग फोन चालू असतात. पाहुण्यांचे
म्हणजे तुम्ही हाऊस वाईफ ये. अजून काही काम, अजून काय काम करता का ऑनलाईन कामं
नाही, काहीच नाही. ऑनलाईन नाही काहीच नाही. हेच सामाजिक मग कोणाचं काहीतरी असतच
कोणाच काही पोलीस स्टेशन असलं, की फोन आला की, म आपण सांगायच जा अशा अशा व्यक्तीला भेटा तिथं गावातलं, असलं शाळेचं की, मग ताई शाळेत या एक काम ये तुमच्याकडे असल्या कोणाच म्हणजे, आता मी बऱ्यापैकी कमी केलंय, नायतर पार कोणाच्या लाईटी बंद असल्या, पार गटार तुंमल्या, तरी मला फोन घंटा गाडी नाय आली तरी मला फोन कंटिन्यू चालायचं. आता तरी बऱ्यापेकी ये ना नाही करत हे नाही येत एवढे फोन आता ते जवळचे असले की मंग ते सांगतात. आमच्या इकडची लाईट बंद ये
हूं हूं, मला एक विषय बोलायच होत तुम्हाला
काय म्हणता?
एक विषय बोलायचा होता.
हो, बोला ना
देवानी प्रेग्नेन्सी आई बनवणं हे सगळ्यात मोठी देणगी दिलीये हाय ना
हो म ते
पहिल्या महिन्यापासून, नवव्या महिन्यापर्यंत, होणारा त्रास हा सगळा फक्त स्त्रीलाच माहित असतो ना, होणाऱ्या आईला
हो ते त आहेच
तुमचा आवाज कमी ये. हम्म
हा आवाज येतोय का?
हो.
तो त्रास हे ना, फक्त एक आईच काढू शकते. आणि त्याच्यामुळे तर देवानी स्त्रीला येवढी शक्ती देऊन ठेवलेली आहे ना. ती सगळा त्रास काढूच शकते, ज्यात सहन शक्ती होईल.
पहिल्या महिन्यात उलट्या होणं तीन महिन्यापर्यंत जपणं कोणालाच कोणाला स्वयंपाक करताना वास येतो अ कोणाला स्वयंपाक करताना मळमळ होती.
हो मळमळ होते.
आणि कोणाला गोड खाव वाटत होतं मला पहिल्या मुलीच्या वेळेस गोड खाऊ वाटत होतं. जिलेप आणि दुसऱ्या मुलीच्यावेळेस पण गोड खावा वाटत होत.
हो ना मग त्यांना गोडच आवडत असेल मुलींना पण
नाही त्या तिखट खातात.
हा असं काय उलटं झालंय तर
आणि तळलेल्या मिरच्या असतात साबुदाण्यातल्या
ह हा का
मी सवय लावली आहे हो ताई ह म्हणजे भाजी भाजी पोळी पण देते, म्हणजे मीभर पण बनवते दर रविवारी माझा मेनू वेगळा असतो. मुलींसाठी.
हो ना तुम्ही हाऊस वाईफच आहे का सध्या का नोकरी पण करता?
नाही सध्या घरीच आहे.
हा मग ते मुलींना वेळ द्यायला तेवढा वेळ आहे तुमच्याकडे असं
त्याच्यासाठीच मग घरीच आहे मी.
हो बरोबर आहे कारण ते लहानपण आहे ना ते तुम्हाला अनुभवता नाही येणार नंतर तुम्ही जर जॉब करत राहिल्या तर
हो माझी जॉईंट फॅमिली आहे, हो माझी जॉईंट फॅमिली फॅमिली माझी मी मोठी जावू आहे आणि एक लहान आहे. माझ्या जावेला पण दोन मुली आहेत चार मुली आमच्या घरात.
हो का? त्या पण लहान आहेत का? ती मोठ्या आहेत?
एक चौथीला आहे. एक खूप लहान आहे
हम्म हम्.
पण मजा येती.
हो ना आत्ताय ना एक विषय झाला जॉईंट फॅमिलीचा खूप छान वाटतं का त्यांना येलाता आनंद वाटला. नट म लो एकी बोलतीे मला खूप भारी वाात करे
हम्म.
कार त्याच्या पत्रा ती पण होते आणि एवढे सगळे एकत्र असताना अज वाळप कामाचा काही ताण नसतो जास्त कोणत्याच गोष्टीच न असत मी माझे मानसिक टेन्शन पण कमी असतं. तुम्ही एकट रहा खूप मानसिक टेन्शन असत, कामाचा ताण असतो सगळ्याच गोष्टीचा असतात. हे आणणं ते करणं इथं कसं हे आमच्याकडे, तर गावाकडे असं म्हणतात की ते जॉईड, याच्यातलच बंर असत, जे दिले तेवढं काम करायचं खायचं मस्त. टेन्शन नाही सगळं आयत येत.
तुम्ही पण नाशिक मध्येच राहतात.
जायचंय
हो नाशिक मध्येच पण आमचं गाव आहे ना इथं. तर मग गावाच्या ठिकाणी आमच्याकडे भरपूर. पूर आहेत जॉईंड फॅमिली आमच्याकडे तर अजून इकडे सासूर वास पण आहे सुनानां. म्हणजे डोक्यावर डोक्यावर पदर घेऊन. राहाना इथून आमच्याकडे आहे अजून परंपरा त्या.
अ ''हं'' अ ''हं''
बऱ्यापैकी आहेत असं.
''हं'' हं''
सुनांच्या डोक्यावरची पदर पडत नाही ही संस्कृती. हे आहे आमच्याकडे अजून. जे आजूबाजूला जे मळे परिसरात राहतातना त्यांच्याकडे.
काहीध आहेत न आहे नवरदेवआहेत त्यांना आर भरण्यावरून बोलतात पण भारी वाटतात म्हणजे त्या पण खुश आहेत असं काही नाही त्या दुःखी खुश आहेत. तो आनंदच वेगळा असतो तेवढं बोलतो त्याचं दुःख वाटत असेल ना बाय. त्यांना वाटत असेल आपण दोघींना वेगळं राहिलं विभक्त कुटुंब हे. जॉईड फॅमिलीत तो आनंद आहे ना तो कशातच नाही. कट होतोय.
हा, कमी ह येतोय बोला.
म्हटलं ज जॉईंट फॅमिलीत आनंद थोडा आहे तो नाहीये असं वेगळा राहुन.
खूप आनंद आहे खूप.
कारण आमच्या विहीणबाईये तर तिघीत. जावा एकत्रय त्यांची सासू सासरे. सगळ्यांचे मुलं सगळे मिळून वीस बाविस सगळ्याची फॅमिली. सगळे एकत्रय अजून त्यांचे पण डोक्यावरून पदर पडत नाही सासूचे हातात सगळ आहे त्यांच्या. सासुबाईच सगळं करतात आणणं लेन काय असेल घरातले एवढे माणसांच. तो स्वयंपाक घरातला सगळं आणतो.
आणि मग किती भारी ना त्या आईनवरचूक केली किती खुश राहतात बायका.
पण खूप हेना विचार करून बोला विचार करून वागाव लागत कोणाच. च मन दुखणार नाही असं.
हा, ते तर आहे पण मग ते त्यांना सवय होऊन गेली असल्या गोष्टींची. ते सगळ्यांना धरून चालतात ना मग असं एक्कलकुरे नाही राहत ते एकट्याचा विचार. करून नाही चालत नाही तथं आपल्या मुलं ये त्यांनाच हे मिळालं पाहिजे ते असं नसतं. कधीतरी सगळ्यांना सेम. सेम असतं सगळ्यांना आणि जो करता असतो ना त्याला खूप. ते कॉम्प्रोमाइज करावा ला लागतं त्याच्या स्वतःच्या. मुलांना नाही पण बाकीच्याना इतरांना आधी नंतर त्याचं स्वतःच.
माझ्या सासूबाई आहे ना, सासूबाई आहे ना गुडघ्यानच ऑप शन झालंय त्यांच्या महिना झाला.
हो हो
दोन्ही गुडघ्यांच्या सिरेमिक चे वाट्या टाकल्याय चालताय ते आता स्वतःच्या पायावर. सक्सेस झाल हो
हा हा
पण खूप मजेत आहे आम्ही खूप आनंदी आहे बा.
हम्म तेच पाहिजे खर.
ती सकाळच करते मी हम्म ती सकाळचा स्वयंपाक करते, मी संध्याकाळचा.
हा वाटल्यावर जातं ना असं एकटीला म्हंटल्यावर कंटाळा नाही येत. वेगवेगळं काम येतं संध्याकाळी वेगळं.
पण एक प्रश्न पडतो, रोज भाजी काय बनवू?
ह तो प्रश्न तो कॉमन आहे तो सगळीकडे सेम आहे तो.
खू मला
आणि मेन म्हणजे भाजी नसल्यावर नाही पडत तो असल्यावर, पण तोच प्रशन नाही पडतो. भाजीला असलं तरी पिशवी भर जरी भाजीपाला आणला ना तरी तो, प्रश्न असतो काय करू?
आणि आवडायला पण म्हणजे घरच्यांना असं वाटत का चटक मटक पाहिजे. चटक पटक पाहिजे, माहिती का?
हो ते सगळ्यांचाच विषय आता, सगळ्यांना तसच वाटतं.
हम्म
चटक मटकच खाव वाटतं आपल्याला पण असंच लहान मुलांनाच काय पण असं वाटतं.
तुम्हाला आप्पे माहितीये का? आप्पे कशे बनवता?
हो मी सध्या ना अस रेसिपी वगैरे बघत असते त्याच्या अजून करून नाही पाहिले मी अजून. आप्प्याचं पा ते आहे भांड.
हा
त्याचं उद्घाटन पण नाही केलं अजून.
माझ्याकडें लोखंडी ते फौलाद पण फौलादी भांड आहे पण त्याच्या त आहे न आपे चिटकतात, का बर काय माहिती?
म त्याला तेल लावायचं मग जास
तरी जळतात ते जळतात.
हो का, पण ते सहस मला वाटतं लोखंडीच असतं ना.
दगडाचं पण भेटत दगडाचं.
हो का माझ्याकडे कोणत आहे नी माहिती मुलाच्या लग्नात आलेले आहे ते.
त्याच्यात नाही ची नॉनस्टिक नॉनस्टिक असेल नॉनस्टिक.
हम्म मी अजून बघितलंच नाही ते.
हो तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं, तुम्ही करता कॉलबॅक लगेलच.
हो हो चालेल चालेल.
लगेच करा मी वाट पाहते.
हो हो